हा बोल की,
तेच म्हणलो काय कराल्यास.
काय नाही ब बाई आत्ता जरा, आवरून आणि तोंडहात पाय सगळं आवरायचंय बघ सगळं पडलंय तसच.
हा हा. मग निवांत.
निवांत हाय बघ.
हम्म हम्म. मग गावाकड कधी येणार हाईस इकड.
आता बघूया कधी, अजून काय ठरवाय नाही.
हा हा.
बगतो एक दिवस येऊन जातो घे.
होय, भाऊ आलाय ना तुझा.
वय आलाय ना बाई जातो, ना आता भेट नाही सगळ्यासनी नाही. तुला आपण भेटून यायचं म्हणालोय. अपर्णा पण चालल्या तेंच्या या म्हणून बरं ते नव्हे, माझं एक काम होत. तु तुझ्याकड.
काय ग? बोल की,
समज एक सव्वा सव्वा किलोच्या जर पोळ्या करायच्या झाल्या, तर कराय द्यायचं झालं म्हणजे तिथल्या इथं तुला डाळ बी आणून तुझं तुन. करून दे म्हणल, तर कितीपर्यंत पैसे बसतील. तेल.
का ते हेला होय पुरणपोळीला.
हा.
म्हणजे साहित्य देऊन काय?
नाही नाही साहित्य तिकडच्या तिकडे तू घेऊन म्हणते म्हणतोय मी साहित्य हितन एवढं लांबंन कसं देणार ना? गं त्यापेक्षा तुझं तू साहित्य देऊन एकदाच करून ठेवलीस तर मी येऊन घेऊन जाईन ना.
बरोबर बाराशे रुपय बसतय बग एका किलोला. कारण जर साहित्य देऊन करत्यात की ह साहित्य देऊन कर त्यात कणी, करायला फक्त. पाचशे रुपये घेत्यात.
हा.
आणि साहित्य तेन स्वतः म्हणजे, ते आम्हीच खरेदी करून, करायला लागलाव कणी. तर म्हणजे बाहेरच रेट तुला सांगतो.
हा हा हा
रुपये रेट हाय
किलो किलोला ना
होय किलोला
ओके मण तेच म्हणला विचारे कधीतरी ऑर्डर द्यायला बर मग पुढच्या टायमाला
तेच कारण मला पण रेट कस मी पण कधी केलो नाही सोडा अजून म्हणजे करायसाठीच ऑर्डर घ्यायची म्हणूनच केलंल चालू केलोय खर मला पण सुटी कुठ मिळाली.
तिला मर
होय बरं पडतंय आणि त्यात कस तूप तेलापेक्षा तूपच वापरतोय नाही
हा हा
म्हणजे शक्यतो मी तरी घरात पण करायला लागलो तर तूपच वापरते. कारण पळपोट माझं कसं हेच आहे. अ हेचा ग परशीचा
मग तुम्ही तेलाच करताय काय पिठाच्या करताय
पिठाच्या नाही बाई तेलाच्याच करतोय
हा हा हा
हा कारण तेलाचं कसं अस म्हणजे ते पिठाच कस मधल्यामध्ये असं फुटल्या ग ते नव्हत ग जरा हे झालं की तेलाच्या जशा फुटत नाही पोळ्या आणि सार सार सार जात्याता लाटायला येत्यात.
हा हा म्हणुन तेलाच्या च करतायसा काय
मग तसच करतोय मी पि्टा पिट्टापेक्षा तेलाचे मला बरे वाटते आणि फुगत्यात पण ग काठ कस बारीक पातळ काठ करायला येतात तेलाच्या हेला मी कधी म्हणजे पिठ्ठा च्या करत करतोय म्हणजे खुस खुशीत होत्यात. सोड पोळी पिट्टाची कणी खायला चांगली खुसखुशीत होत हो म्हणजे चांबट अशी होत नाहीत चावायला म्हणजे वयस्कर माणसासनी असं तुटत नाही ब लहान पोरसनी तेन
हम हम
तेलाचे झारे केली की तस होतय मग मी शक्यतो कस तुपात तुपाच्या करतोय एकदम अशा खुशखुशीत आणि असं तोंडात घातल्या विरघळायला पाहिजे आणि तूप पण लय लागत नाही. तूप लागतय कवा अ आपल लाकडी पळपुट कि असतात कनी, त्याच्यावर तूप लागते हे तुप लय लागतय. सरकत नाहीता पुढं. लवकर पोळ्या. मग माझा प पळपोट ह्यचा आहे ग हे ग पळ आपल्या फरशीचा ग्रॅनाइडचा.
हा हा हा.
तसला तिनी घरात करून दिलाय नाही मला.
हा हा.
मग ते त्यामुळ मी हे करतोय त्याच्या पोळ्या करतोय. एकूण मी अर्धी वाटी तूप घेतोय बघ, पूर्ण अर्धा किलो बरोबर पोळी करतोय कनी नाही आता मी घरात स्वतः घरात खायला करतोय पोरांना कणी. तर अर्धा अर्धा किलो. किलोला कणि बरोबर मी अर्धा किलो करायच झालं तर, तूप अर्धी वाटी बरोबर घेतोय. बासच होतय मला तेवढं आपल्याला काय वर्ण लावायचं नस पळपोटाव जरा असं हे केलं कि पोळी किती भारी येतिया माहित हाय नई आणि तोंडात घातल्या विरघळत्या, आणि मेन म्हणजे तेल कसं दिसतंय.
हा हा.
तस दिसत नाही. हाय अशी म्हणजे बिनतेलाची हाय अशी दिसत्या.
हा हा हा.
खायला पण चांगली.
ते पण आहे सोड आम्ही कधी बनवल्या नाहीत सोड तेलाच्या, आमच्या साईडला सगळ्या पिठाच्याच बनवतात नई.
होय आमच्यात पण कसं सासऱ्यांना म्हणजे तेलाची चा चावत नाही चांबट होतिया. म्हणून घरात मी सासऱ्यांना बनवाय झाल तर तसच बनवतोय. पिठाच्या पण बाहेर मी कधी द्यायला म्हन की असं ऑर्डर साठी असली तर शक्यतो फुटत्यात खरं व्हायला नको. आपली घरात फुटली तर चालत्या पोळी, बाहेर द्यायची झाल्यावरती पिठाचे एक एक भागात भरपूर करतात त्यांना तस सवयीच असत्या. तशी आम्हाला पहिल्यापासन सूर तेलाचीच पोळीची सवय हाय. मग आम्ही काय रेट मिन म्हणजे मला तरी बाहेर मी रेट जव्हा मला विकायची होत्या म्हणून काढलेलो कनी करून त्यावेळे रेट आहे ते. बाराशे रुपये मिळतय ह्याच म्हणजे मटेरियल आपलं असल आमच आम्ही घे घेऊन केलं तर आणि स्वत जर देऊन केलं तर पाचशे रुपया मध्ये करत्यात, त्याच रेट न करतोय.
ते पण हायच सोड बरं पडतय खरं.
उलट मग माणसं काय करत्यात अ मटरेल होय दिल्लेला परवडते मी तर खरं किलोच्या ह्याला मग कारण खर्च पण तेवढाच येतोय नई.
नाही नाही दोन्ही तसच पडतंय साहित्य दिलं काय त्याचा बा तोच. साहित्यला
व्हय रेंज गेली का काय ग तुझी हा बोल की हॅलो हा या लागलाय या लागलाय.
नाही साहित्यला सुद्धा तेवढंच पाहिजे. म्हणालोय ग. करून द्यायच म्हटले तर तेचा बा तोच होतोय सगंळ
होय होय तेवढंच होते पडते, बरं पडते खरं आता शहरात नाही तेच चालू गेले, कुणाला वेळ नसतो ग कामावर जात्यात प्रत्येक जण घरी. मग हे घरात बसून बिझनेस आमचा घरात बसून, त्यात आपली जरा अर्धा किलो डाळ घालायची. घरात पण पोरांना होत्यात खायला.
ह ते बी हाय खरं त्या नाही होतय च ते. आता काही करताना घेताना पोर काही नको म्हणायचंय.
हा म्हणूनच की मग त्यासाठी मी कसं ठरवतानाच ठरवले की बाबा म्हणजे काय पण असू द्या आपण आता बाहेर देतानाच आम्ही जादा करतोय कारण कसं आता मी गारव्यासाठी पण हे केलोय नाही. बाहेर गारवा द्यायला तेन चालू केले म ते तेव्हा पण आपण जरा जादाच घालायचा तर त्यांना द्यायचय आपल्याला माहिती आहे एवढे एवढं दयायला लागतय. आपण त्याच्यापेक्षा घरात जरा लागणार आहेत. जादा च घालायच कस कारण पोराना कस गारवा च जेवण आवडते. आपलं घरात काढून ठेवायच त्यांच त्यांच हिशोबान‌ त्यासनी देऊन टाकायच. कारण पोर ते घरात केलं की हिरेबिरे आपण घरात तसं करून दिलं तर खाईत नाहीत, खर ते गारव्याच असू दे नाही तर पोळ्या केलेल्या असू दे लागत्यातच पोरांना आणि पोरांना नको म्हणता येत नाही. मग बाहेरल्याच त्यांच्या हिशोबाने त्यांना द्यायला लागतय ते चुकत नाही. मग आपण
ते तर हाय च ग काय आणि बघ आता पोरं मागायला नाही म्हणायच कस काय
होय म्हणूनच की म्हणून तसं करतोय मग काय करणार पर्याय नाही.
हो
काय सांगून जायला नाहीत आणतीच काय भाजी. हा चालतय माझ पाकिट आहे ब तिथं खाली, आहेत की पैसे, पैसे आहे कि त्या पाचशे रुपये. हा आतलं चेन आहे त्याला हम्म चालतय हम्म हॅलो
हा बोल
हॅलो.
हॅलो.
हा अ हे आहे ग आज म्हणजे अ कायते आज अधिक महिना त्यामुळ जावयाचं हे असतंय की कार्यक्रम चालू हाय. म जेवणाला पण आज मग मी का आलोय नाई परवाशी राहायला. त्यामुळे म्हणली मम्मी तिनी गेलं तर मग अडचण पडणार.
होयच की
म म्हटलंत लागलंच मम्मी म्हटली करून घेऊया मग दुपारी जाऊन जरा जोडवी घेऊन आलो.
हा काय घेतलंय जावयाला?
जावयला कपड्यांना पैशे दिल्या. सो चांदीबिंंदीचा काय उपयोग काय घालणार. मला जोडवी घेतलेलीत. आणि त्यात अपेक्षा पण कवा करत नाहीत तसली मग ते उगच मी कधी कधी अर्धिक महिना साजरा करत नाही सोड. होय अधिक महीना कधीच साजरा करत नाही सोड आमी पण ह्यावेळी मम्मी हौऊस हौवसन कपडे घेतो म्हणा लागल्या ते न नको म्हणताना की नाही म्हणाली घेतो ह्या वर्षी मग म्हंटलं घे. काय करत्या मग पैशे दिली हजार रुपय घेऊन येजा म्हणून
कामझाल ह.
गेल्यात आता आन जाऊन घेऊन येतो. म्हटलत मग म्हणलो मग ते दोन प म्हणले जेवणाच काहीतरी करूया गोड आता आम्ही शाळा मांसारी भिवसारी काही खात नाही आणि गोड गोड ते गोडच चांगलं असतय नयी जेवण असल. मग आता ठरलाय बेत. अ चपाती आमराखंड हे आमर हे ग आम रस आमरस करायच हाय आंब्या आन हा आंबे आणून घरात आमरस आणि चपा आमरस आणि चपाात्या करायच्यात पनीरची भाजी फोडणी. भात करायचा. डाळीचं वरण करून घ्यायचं हह जेवण बास झालं खुरगडी पापडी.
उलट उलट व्हेज पेक्षा नॉनव्हेज भारी. ह नॉनव्हेज पेक्षा व्हेजच भारी. नॉनव्हेज पेक्षा व्हेजच भारी
व्हय व्हय आणि कसं गोड ते गोडच अपरूबाई वाटतीया ग तेवढी. पोळ्या बेळ्यांच कवा करत बसायचं म्हणून नको म्हटलं आता आलो वेळाने ग. होय आमच्यात तरी त्यांना नाही मग जरा आमरस आहे म्हणलं की जरा चपाती खात्यात ग. म्हणून. म्हणून आता तेच म्हणली. भात अ तेवढा करून ठेवा. तवर येतो म्हणून म्हटलं येतोय बाजार पण आहे. कॅश शुक्रवार नाही मंगळवार नाही म्हणून बाजार आणायला गेलीया मग काय काय लागणार आहे ते पण मटरेल. घेऊन येईल बाजारातन मग काय करणार.
आवरलं?
चालय ब बाई आवरा लावलोय आता जरा भांडी घासतो.
बर बर घास. घास मग मी पण जातो आवरतो जातो बर बर ठेवू काय हा बाय. हा.